हॅलो.
हॅलो.
हा दिदी आवाज येतोय.
हा येतोय माझा येतोय तुम्हाला?
हो हो येतोय.
हा हा.
बोला ना कसं काय आज खूप आठवण काढली.
होय आता म्हटलंस आता म्हटलं निवांनता य तो पर्यंत पाऊस पण नाही तुमच्याकडे पाऊस आहे?
अ आमच्याकडे दोन दिवस पाऊस होता पण आता सध्या सुट्टीवर आहे म्हणजे
होय काय ह बघूया म्हटल तुमच्या कड निसर्गगरम्य वातावरण कस आहे काय हाय?
खूप छान आहे म्हणजे मला पाऊस खूप आवडतो खूप जास्त प्रमाणात आवडतो म्हणजे पाऊ जसं की मला आमच्या घरातले मला असं बोलतात पावसाळा चालू झाल्यावर तू मोरच बनते जस जेवढा प्रिय ह म्हणजे मोराला तेवढा प्रिय पाऊस आहे ना तसं माझं आहे मला जेवढा पाऊस पडेल तेवढं खूप छान वाटते. म्हणजे को कोणी कोणी असं म्हणत ना कि बापरे किती पाऊस पडालाय, पूर येईल किंवा किती किचकीच वाटतं, चिक्कल होतं तर नाही. माझ असं पाऊस बघणार, म्हणजे मी जरी असं एक तास भर, दोन तास किंवा मला दिवसभरी जरी अस पाऊस पडत तेला बघत बसायला लावला ना, तर मी दिवसभर बघत बसेल.
हा होय काय? म तुम्हाला पाऊस बघण्यासाठी आता, कोकण भागच फिरायला पाहिजे. बघा तिकडल्या साईडला एवढा पाऊस आहे बार्डीना पण, जसं पाणी ओततोय दुसऱ्या भांड्यामध्ये.
हा.
असं एवढा एवढा मोठा पाऊस आहे तिकडल्या साईडला, आणि वारं तर भरपूर.
अरे वा. म्हणजे असं म्हणतात ना म्हणजे मी लहानपणी जेव्हा चौथी पाचवीला होतो ना तेव्हा ऐक कर होत की, म्हणजे असं एक म्हण आहे की जेथे झाडे झुडे तेथे पाऊस पडे.
होय होय तिजे.
कोंकणात सगळ्यांत जास्त प्रमाणांत झाडें आहेत, असं देखील ऐकलं होतं.
म्हणजे कसं आहे, शेतीचं पण प्रमाण तेवढंच जास्त आहे आणि झाडांचं वगैरे सगळं प्रमाण भरपूर आहे. त्याच्यामुळे ते कोंकण भाग जास्त प्रमाणांत तिथे पाऊस पडतो. ते बरोबरच आहे, ते लहानपणी जे तुम्ही म्हणताय ना.
हो, आणि म्हणजे आता तुम्ही बोला की शेत ती जास्त प्रमाणात आहे. म्हणजे शेतीमध्ये जास्त प्रमाणात म्हणजे भात सोडून, भातच पिकवला जातो का भात?
नाही, अ भात. पण पिकवतात. परत ते नाचणे. नाचणे माहित असतील ना की तुम्हाला? आंबिल वगैरे नाचणेच त्या हा ते ना हा. हा हा ते नाचण्याच पण देखील करतात. कारण नाच ण्या भाकरी सुद्धा शुगरच्या लोकांना म्हणा, नाहीतर रेग्युलर आपले डेली सुद्धा ते खाणं ते आपल्या शरीरासाठी पोषण आहार आहे ना तो.
हो. आणि त्याच्यामध्ये ते वेट गेन पण होत नाही आणि वेट लॉस पण होत नाही असं म्हणतात म्हणजे सगळ्यांनी त्यामध्ये हिट पण नसते. जस की बाजरीच्या भाकरीमध्ये असते किंवा आपण ज्वारीची जी भाकरी खात तो. त्यात शाळूमध्ये शुगर असते ना
हा होय. अ मग आणि अ थोडे कोण कोण ते आपण वरी करतोय ना, उपवासाची उपवासासाठी वरीचा भात म्हणून आपण करतोय क नाय
हा.
तसं ते वरी पण करतात. म्हणजे थोडं थोडं, आपला जे तिकडे एकादशी वारकरी संप्रदाय जास्त प्रमाणात आय ना तिकडल्या कोकण साईडला
हो हो.
त्याच्यामुळ ते, उपवास एकादस वगैरे जास्त असता उपवास त्याच्यामुळ थोडं वरी पण करतात. म्हणजे जेणेकरून ते स्वतः च असल ते की, आपल्याला खाणं बर पड ते नाय, ते प्रत्येक उपवासाला
हो म्हणजे असं म्हणतात, प्रत्येक उपवासाला म्हणजे मंगळवारी वरी खायची नाही. असं आमच्या इथं जस्ट आमच्या त म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रथा आहे. असं म्हणतात की, वरी मंगळवारी खायची नसते. मंगळवारचा उपवासाला.
हा. ते इकडंल्या साईडला आपण म्हणतोय. तिकडंल्या साईडला मंगळवार हे एवढं कोण धरत नाय सोडा पण अ जास्त तरी तिकडे एवढं उपवासाला वरीचं जे असतं. फक्त संकष्टीला वापरत नाय ते वरी सोमवारला खातात, एकादशीला खात तात. एक एक जण शुक्रवार करतात त्याला खातात. गुरुवारला खातात. कसय सांगू तिकडलं जास्त प्रमाणात कोकण साईड म्हटल्यावर कामाची भरपूर घाई असते तिकडं
आणि तसे लोक पण आहेत ना, म्हणजे काम जास्त मेहनतीने आहेत. म्हणजे कष्टाळू देखील आहे. कारण आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणतात. आणि हा म्हणजे आपल्या देशात नव्यानवं टक्के व्यवसाय हा शेती करातात. आणि देशात हा देशात नव्याणावं टक्के म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन की, कोकण भागात जास्त प्रमाणात शेती केली जात ते. हा म्हणजे त्यातील पंचाहत्तर टक्के भाग हा शेती म्हणून कोकणच ओळखला जात असेल.
ते आमच्या पण ना काजूच्या चौदा ते पंधरा झाडांची बाग आय. काजूचे
ओके. अरे वा, म्हणजे तुम्हाला म हा नाय नाय बोला बोला
अ त्याचे काजू जे कच्चे असत्यात ना, त्याचे आमटीत ज्या बिया म्हणजे डाळीच्या आमटीत म्हणा नु त काजूच्या बियाची पण कच्या काजूच्या बियाची पण
म्हणजे काजूला बी देखील असतात. म्हणजे फक्त काजूची आम टी किंवा भाजी माहीत होती मला पण काजूला बिया देखील असतात.
बिया असं, म्हणजे काजूच जे फळ असतय त्याला ना मीठ लावून खातात ते. आणि त्याच्या खाली जी बी लागलेले असते म्हणजे मी आता सिजन झाला काजूचा पण पुन्हा पुुढल्या वर्षी आ आठवणींनी तुम्हाला त्या काजूचा फोटो पाठवीण.
ओके चालेल म्हणजे मला जस्ट सिरियसली आत्ता कळालं की, काजूला देखील बिया असतात. आणि ते कच्च म्हणजे अ मीठ वगैरे लावून खाल्लं जातं मला इतकं कोकण साईडच नॉलेज नाहीये. पण म्हणल्यावर मला आवडतं.
हा म त्याच्या कच्च्या देखील बियांची आमटी केली जाते कोणकण खाण्यासाठी वापरतात म्हणजे आपल्या घरात काय ते म्हणजे कारखान्याला पण थोडे जण विकतात ज जास्त हे आहे त्यांच,
हा
आणि फणसाचे देखील तुम्ही म्हण ताय ना फणसाचे कच्चे गरे आपण जर पिकलेले जस फणसाचे गरे काढून खातोय त्याच्यामधले
हा
तसेच कच्च्या फणसाची त्या गऱ्यांची सुद्धा भाजी देखील केली जाते आपण आणि एकदम कोवळ्या ज्या वेळेस फनस लागलेले असतात ते एकदम लहान लहान असतात त्यांना पण ते खिसू हा त्याची सुद्धा खिसून देखील भाजी करून खातात लोक म्हणजे तिकडल्या साईडचे.
अ एक माझा डाऊट आहे जो फणस म्हणतो ना आपण आता म्हणजे फसाच झाड ते झाड एकदाच म्हणजे आता एक झाड लागलं जस की की अननसच असतं अननसला एकदा लागल्यावर एकच फळ लागत परत ते लागत नाही ना त्याला, ते तोडून घ्यायचं असतं तर तस फण म्हणजे फणसच देखील असतं का? म्हणजे एका झाडाला एकच फणस लागणं किंवा म्हणजे ते झाड लाव काढून मग तस
पूर्ण सीझन आला की पूर्ण झाड भरपूर भरतंय ती ज फणसाने.
ओके म्हणजे प्रत्येक सीझन तेच झाड पण प्रत्येक सीझन म्हणजे थोडक्यात द्राक्षे सारखं म्हणजे झाड तेच पण पालं वगैरे को असं का?
हा तेच. तेच आपलं आपल्या आंब्याचं सीझन जसं असतो ना तसंच फणसाचं पण असतं बघा.
ओके म्हणजे मला थोडं फणसाच वगैरे माहित नव्हतं किंवा मला सिरियसली आत्ता कळाल की काजूला बिया असतात आणि काजूची बियाना देखील मीठ लावून खाल्लं जातं. आणि काजूची भाजी देखील मला माझ्या फ्रेंडनेच सांगितलेली आहे कारण मी काजू कुर्मा वगैरे हॉ टेलमध्येच खाल्ला होता आणि आमच्या इकडे कस तयार काजू पॅकेट मध्ये मार्केटमध्ये अवैलेबल आहेत. कारण इकडं काजू पिकत नाही म- मला अजून काजूचं झाड देखील माहित नाहीया. काजूचं रोप असतं का झाड असतं इतकं देखील नॉलेज नाही, म्हणजे छान पद्धतीने तुम्ही शेती किंवा एखादा व्यवसाय असुदे तो जे सांगताय तुम्ही की म्हणजे तुम्हाला नॉलेज आहे जनरल नॉलेज.
हा त्या साईडलाच माझं गाव आहे ना कोकण भागातच मी राहते. पण माझ्या गावाची न सुरुवात आहे आतमध्ये भरपूर कोकण भाग आहे म्हणजे माझ्या गावाला नुसत सुरुवात आहे कोकण भाग.
ओके तर खूप छान आणि असं म्हणतात की कोकणची लोक खूप प्रेमळ देखील आहे तुमच्यासारखी गोड आहे. म्हणजे माझी बहीण वगैरे जाते ना कोकणात दरवर्षी फिरायला म्हणजे गोवा बीच असू दे किंवा कोकण जी झाडं वगैरे आहेत फिरण्यासाठी खूप छान आहे म्हणजे ती व्हडिओ शूटिंग वगैरे करत अस
हम्म
ते कोकणच म्हणजे नारळाच्या ठिकाणी शूटिंग घ्यायला आणि आपण बघतोय पण नवनवीन जे चित्रपट आहेत ते देखील जास्तीत- जास्त प्रमाणात कोकणातलेच शूटिंग आहेत.
त्यांच्या साईडची लोक आहेत ना तिकडल्या सा साईडला उन्हाळ्याला म्हणा आता पावसाळ्यात फक्त नाही उन्हाळा हिवाळाला भरपूर लोक म्हणजे ते हे असतात की आपले काय ते अ आपण बर्डे वगैरे करायला काय असत ते फ हे कसलं
काय ओ बर्डे वगैरे म्हणजे!
म्हणजे त बर्डे सेलिब्रेट न अ ते कसले -कसले प्लॉट हे असतात कि ते बड्डे खेण्यासाठी आपण त्यांना हे करतोय ते
त्याचं नाव लक्षात ना ते साजरे करण्यासाठी तिथं दोन- दोन दिवस राहायला येतात लोक असं कोल्हापूरचे म्हणजे
हा रिसॉर्ट म्हणजे छोट्या -छोट्या त्या साईडला जास्त लोकांनी केलेय नाय ते. हा हा मग ते बड्डे वगैरे करायला पार्टी करायला म्हणा किंवा फक्त तर जेवण करून खाऊन दोन दिवस राहायला सद्धा देखील तिकडे जास्त लोक येतात म्हणजे इकड आपले कोल्हापूरच्या साईडचे.
हा म्हणजे कोणी -कोणी ट्रेंट मारून देखील राहतो म्हणजे जास्त पैसे खर्च करायचा असेल तर आपल्याला ट्रेंट अवेलेबल मिळतो मार्केटमध्ये किंवा आपण वेगवेगळ्या म्हणजे ऑनलाईन ऍपद्वारे आपण घेऊ शकतो किंवा रिसॉर्टसारख्या मिळाला म्हणजे हॉटल सारखेच पण हॉटेल थोडं कसं म्हणजे त्यामध्ये थोडे मॅनर्स नसतात हॉटेलमध्ये ड्रिंक वगैरे केले जातं मग रिसॉर्ट कसं बेटर आहे. तिथे एखादी फॅमिली देखील आनंदाने किंवा सेफ रित्या म्हणजे राहू शकते आपली पूर्ण डिटेल असते आपली सेफ्टी असते.
हा.
स्विमिंग पूल वगैरे म्हणजे खेळण्यासाठी लहान मुलांना खूप छान पद्धती
छान असतं होय हम्म. म्हणजे मला तर म्हणायचं कोकण साईड म्हणजे कोकण भाग हा प्रत्येकच आवडतं हे आहे होय ना.
हो आणि जास्तीत -जास्त लोक फिरण्यासाठी तुम्ही बघा काय कोणत्या पण लोक विचार अस क नाही की तुमच कोकण साईड राईस सुरुवातीला तरी देखल तुम्ही. तुमच्या इथल्या लोकांना विचारा की. फिरायला जाऊयात किंवा कुठं जाऊयात तर ते कोल्हापूर किंवा मुंबई. पुणे मुंबई प पुण्यामध्ये जॉब साठी जातात मान्य आहे पण जॉब सा किंवा नोकरीसाठी शिक्षणासाठी पण असं म्हणा की फिरण्यासाठी जाऊया का. तर ती तेथेच राहत असून तिथलाच एक. एखादा प्लेस किंवा एखादी ठिकाण मॅप वर शोधतील किंवा न बघितले पण कोकणातच फिरणार कारण आज तर मी बघते कोल्हापुरात राहत अस. मी माझ्या फ्रेंड्सला विचारते किंवा कोणी देखील असू दे आमच्या घराजवळचे नेबर्स असू दे. फ्रेंड्स असूदे रिलेटिव्हस असूदे. फिरायला जाऊयात का कुठे ट्रिप काढायची तर पहिले वाक्य असतो कोकण आणि म मधी तर एक रीलल्स फेमस झालती समुद्रकिनारी. फ्रेंड्स पळत- पळत जातात आणि ते हात वर करतात आणि वर लिहिलेलं असतं कोकण. आणि खूप छान पोतीने ते नाराळाच. एखाद किंवा नारळाचं झाड किंवा नारळ म्हणजे. अ नारळाचा एखादा म्हणजे भाग असत फोडल्यानंतर एक हे दोन पार्ट होतात तर तो एक पार्ट. असं ठेव म्हणजे ती छान रिल्स आणि ती करण्यासाठीच आम्ही आलेलो तिथे.
होय काय हा.
तर खूप छान म्हणजे छान तुम्ही कोकणबद्दल माहिती सांगितली किंवा तेथील नॉलेजबद्दल, तेथील परंपरा वगैरे सांगितला खूप छान वाटलं.
हम्म, काय? चालेल. तुमच्याकडून पण भरपूर मला शिकण्यासाठी व ऐकण्यासाठी मिळालं. थोडे अनुभव पण मिळाले, थँंक यू.
ओके.
चालेल, बाय.
बाय.